हॅलो.
हां बरंय का.
हाय बघा तुम्ही हायसा. आ हा मग काय काय चाललंय जेवण आवरायचं चाललंय तुमच.
इथं अजून काय नाही लाईट इट एक गेल्या आन मंगळवार हाय. लाईट अजून यायचीय बघा आत्ता भांडी त्येन घासलीयात स्वयंपाकाला काय नाही अजून तुम्ही स्वयंपाकाला घातला.
खरंच आजा सासरे लवकर जेवत्यात. व्हय आता आमटी झालीये अजून माझी भाकरी कर
अप ला मग हाईत सगळी बरी येत. बघ तुमची हाइत सगळी बरी हाईत बघा तुमची?
ह ह आम
तीन बाळ बरा आहे.
होय बरं हाय की.
हा मग काय पेशल.
काय नाय बघा.
तुम्ही राहतासा कुठं?
कवटे म्हणतात.
कवठे महांकाळ. म्हणजे ते ये पाण्यातं देवदर्गा हाय तिथेच ना.
पाण्यात नाही नाही इथं नाही ते काय.
इकडं काय नाही, वो नदी तेन इकडं काय नाही नाही.
म ते होत
इथं महा महांकाली मंदिर तेन हे प्रसिद्ध आहे इथ हम्म
मला वाटलं ते ति पव्हठे सार मध्ये घातलं कवटेसर नाही हो कवटेसर आपल्या इथ जवळ आलं.
कवटे खंद
आणि कोण तर असेल मग कोवटेचा
कौटेपिराण असल मग
हा कवठेपीरणला ते हा ह. लक्षातच येतं मग गेलत का सुट्या चालूय सपल्या
संपल्या.
सल हो ना
शाळा चालू झाली की आता
मुलगा कितवीला जाणार आता तुम्
मुलगा अजून बार काय आता त्याला पाहुणे तीन वर्ष चालू आहेत. हा अंगणवाडीला
हा हा. मग जेवण काय केलं.
जेवण अजून काही नाही.
नाही. हम्म हम्म.
आमच्यात काय मिस्टर आहेत की गेल्यात आज बाजारासनी ला
असंतय हम्म हम्म आजार कुठला हो.
मंगळवार.
हा मंगळवार मंगळवारचा बाजार असतो काय ना‌‌ हा. हम्म हम्म. कुंभचात बुधवार आणि रविवारच असतय.
हा हा तुम्ही गेलता का नाही सुट्टीला
सुट्टीला गेलते की म्या परवाच आलोय ते बावीस तारखेला आलो
होय कुंभ.
हम्म कुंभजला गेलतो म्हणजे सुट्टीला पण गेलो नव्हतो मम्मी च्या पोटात दुखालत खरंच म्हणून गेल
कुंभज मध्ये आहे ना ते ह्याच काय बरं हम्म
कायच
नाही नाही ते अलीकडेच आहे ना अ बाहुबली हा मग तेच की आम्ही इकडे ना हातकलंगलीला तिथन आम्हाला कुंभजला नेत होते तिथं बाहुबलीच्या तिथ
हो म्हणजे ना बाहुबली तिथं कुंभजत ना अशी दोन किलोमीटर आहेत आहे हो
हा तेच की रनिंग करतच आम्हाला नेत होते पाच सात किलोमीटर होत होतं आमच्या अकॅडमी पासन
हा हा हा हा माहितीये ते हातकणंगलेला अकॅडमी आहे ते वाटेला हम अकाॅडमीला
होय अकॅडमी ला होतो की लग्न आधी
हा हाईज मग काय झालं त्यांचा अकॅडमीचा मीरो अकॅडमीचं काय झालं म
अकॅडमीच नाही हो तेव्हा कोरोना होता. फॉर्म सुटलं नाहीत म अकॅडेमी सोडली तोवर लग्न झालं लग्न झाल्यावर मग नंतर फॉर्म सुटलं खरं नंतर राहिल होत तरी पण भरला होता फॉर्म खरं पिल्या आमचा जलम तोवर ते जागा तिनं सुटल्या तरी पण हो बाळ जन्मल्या चार पाच महिन्यांना दोन तीन वेळा जाऊन आलतो भरतीला तेन तरी पण काय जमलं नाही प्रॅक्टिस तेन कमी पडते नाही
लक्ष जात होय हम्म मग राहिलच-
राहिलच ते राहिलच ग्रॅज्युएशन झालंय की.
ग्रॅज्युएशन झालंय मग अस दुसर कडं कुठ तर बघायचं होतं.
हा बघायचं आता हे अंगणवाडीचं लागलंय हे पण मार्क तेन जास्त होती म्हणून मग बघायचं अनेक थोड्या दिवसां बाळ मो
होय इथं पण चालतय खर आणि कुठ तर काहीतरी केलं तर हम्म त्यांनी हाइच खर नाही खेडेगाव असल्यान तोच प्रॉब्लेम आहे नि काय करायलाच येत नाही आमच पण तस झालंय खेडेगाव लागले आणि काय करायलाच काय करायचं म्हटलं तर बाहेर जाऊन. करायला लागतय.
हम्म.
मग ते जाणं येणं मग खर्च त्यो त्यापेक्षा गप घरात बस ल्याल परवडते सगळ्यात भारी. मग काय आणि सासुबाई.
काय नाही बघा.
सासुबाई.
हाईत की.
ह ह. शाळा मग तिथून लांब आहे तुम्हाला का जवळाय शाळा जवळ आहे की लांब आहे?
हो तरी पण एक अर्धा किलोमीटर आहे कि ह हा कवा चाल नाही जाताना असत
हा हा. हा हा.
सकाळी कस सगळी इ घरात अस
हा हा हा. हा.
त्यात शेेतेंन. हा हा. तेंव्हा घरीच रीच असतील मग तुम्हालास थोड्या वेळानं येल त्या प्रॉब्लेम नसन हा, हा हा हा त्यासनी हायेच की हम्म हम्म, मग जनावर काय हाईत.
काय नइ. तेवढ चालत लई आलोच नई न्यायला येतात, क्वचितच आता पेट्रोल रेटपण वाढलाय, होय आमच्या इकड मिळणा झालंय पेट्रोल.
आणि आमच्या इकडे तेच चालूय दोन तीन पेट्रोल पंप तस हे केल्यानंतर कुठतरी मिळतय अन ते मिळत
हा रेट वाढला वाटत तीन का चार रुपयाने रेट वाढलाय. राहू दे.
हम्म, चार्जिंग वरच्या गाड्या परवडत्यात त्यापेक्षा, हाय, मग काय टेंशन नइ. तुम्हाला येत नाइ स्कुटी.
नाही येत ओ.
शिका की मग स्कुटी शिकायला काय हरकत आहे मग तुमच तुमाला होतय. आमची दिदी म्हणती आम्ही स्कूटी नाही मारायला आमची ही स्पॅल्डर मारा आता यांची. स्कुटी नाही येत, स्कुटी नाही आमची दिदी मार या. ह्यांची स्प्लेंडर मारते मी. होय.
होय.
असच येत जात असते मी कधी तर कधी तर असे शिकवलेत.
हा हा.
एकदा दोनदा हातात घेतल्यावर भ्या मोडत्या अपुनच. परत न्हाय, लाल स्कुटी सोपी असत्यात म्हणत्यात त्याला काय अस. गेर ब्रेक तर एवढं काय टेंन्शन नसतयना गेर बीर सगळं हातातच असतय बदलायला काय पायात लागत नाही. अन चार्जिंग वरच्या गाड्या तर लै सोप्यायेत.
हाय सगळं आहे, फक्त शिकलो नाही एवढंच.
अ हा, हम्, दिदी म्हणते जेवणाचा मेनू काय तर सांगा. जेवनाच मेनु. काहीतरी सांगा.
आता तुम्हीच सांगा तुमच्यात नॉनव्हेज ते ना असते.
तुमच नॉनवेज नसतय.
नस्ते.
तुम्ही खाता
हांदीप
खात म्हणजे घरात खेत नाहीत का. खरी का? म त्याना प्रॉब्लेम म ते घरात कराय चालत.
नाही मुलग्यासाठी आम्ही करतोय.
हा आमच्या मग करतय आम्ही मी नाही नॉन व्हेज करीत.
का?
मी खात बी नाही आणि करीत बी नाही.
हो.
हम् नॉन व्हेज आमची दिदी खाती. किती ताजी खात्यात. मी मिस्टर सासुबाई सासरे आचे सासूबाई सासरे आणि मिस्टर माळकर आहेत. माझी माळ नाही ख मी खाहीत नाही. कावलेच. मप हम् बिर्याणी वगैरे असं मुलाला सगळं करून घालत असं.
नाही नाही तसल कुठलं अजून खाते. क तर ते अंडी शिजवून देते हो.
हा लहान आहे ना अजून
हां ना म
मग करायचे आपल्याला आपल्या कामान मारायचं. करून खायचं ह. ना. ह
तिकडे गेलं रे.
पान बिचा हम्म.
हॅलो.
हॅलो
हॅलो
हा बोला की.
किती मिनटं झाले?
थांबा बगतो.
हं हं.
हा नऊ बेचाळीस, नऊ त्रेचाळीस
म्हणजे बरोबरच आहे हे होते.
काय ते?
ए दहा मिनिटाचच हे ना हो.
हा दहा मिनिटाचच आहे.
म्हणजे नंतर ना आन ते जास्त झाल्या डिस्कनेक्टिंग होतय ना आपोआप.
चालतय कट करून आणि लावता ऑनलाईनच रहावा.
थोड्या वेळानं लावणार हा.
हम्म. बर बरं बरं. हं.